हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो हा आला आला आवाज येते बोला की.
हा मला थोडं इतिहासाच बघायचं होतं.
हा एक्झामचे प्रिपरेशन चालू हाय काय? आलं की एक्साम चालू, जोरात आहे वाटतं.?
बऱ्यापैकी करायला तर पाहिजेलच. भूगोलच झाड झालंय आता थोडस इतिहासाचं बघूया मग थोडं.
इतिहासाच बघूया की डिस्कस करूया की आपण.
हा चालेल की बघू या प्राचीन वरती विचारतील का क्वेश्चन काय वाट तय तुला प्राचीन इतिहासावरती.
गेल्या वेळेस तरी का आपल्याला एवढं ना एक दोन क्वेश्चन असणार खरं. मग दिदी न वर जास्त प्राचीन वर एखादा दुसर पडू शकतोय म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी.
बरं. म्हणजे बघ राज्यसभेला थोड्या ब प्रमाणात प्राचीन वरती जास्त क्वेश्चन आल ते ह्या गेल्या एक्झाम ला. म तस मग ह्या म्हणजे सरळ सवेला पण प्राचीनवर विचार विचारतीलच असं वाटतय आता गेल्या पहिला ज्याल करनिर्धारणचा पेपर होता
हम्म
ते प्राचीनच्या पण वरती प्राचीन विचारले होते.
म्हणजे क्वेशन सांगू शकताय तुम्ही?
हा एक क्वेश्चन बघ आला होता इंद्रची ही काय म्हणतात त्याला राजधानीचं नाव का इंद्राच्या माहितय तुला हा इंद्र जित राज्य करत होता ना म्हणजे त्याचं इंद्राचं राहतेल्या ठिकाणाचं नाव काय असे विचारले होते.
फस्ट ऑफ ऑल इंद्र कोन हाय?
अगं इंद्र कोण आहे, इंद्र माहीत नाही तुला? देवांचा देव इंद्र.
ते तो वाला इंद्र होय मला वाटलं
हा अरे वा छान एक नंबर होय, आला होता क्वेशन तो.
मग इंद्राच घर कोणत आहे?
घर कोण नाही इंद्र जे ज्या म्हणजे ह्याच्यात राहत होता ना त्याचं नाव काय? असं जसं कि वैकुंठामध्ये श्री विष्णू राहतात कैलासावर शंकर राहतात, त्या टाईपमध्ये इंद इंद्र छान हवं होते की अमरावती अमरावती त्याच्या राज्य म्हणजे राहतेल ठिकाणाचं नाव अमरावती. अमरावती मध्ये राज्य करत होतात इंद्र त्याच राहतेल ठिकाण हा होय. आणि परत अमरावतीवरन दुसरा क्वेशन होता की अमरावती च अ म्हणजे पहिल्याचं नाव काय होतं? अमरावती आत्ताच रिसेंटली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावतीच हे आहे ना जिल्हा आहे ना मग त्या अमरावतीचं नाव काय होतं आधीचं काय वा असेल सांग? हम् आयडिया काय ऑप्शन म्हणजे माझं झाल होत सोडवून त्याच्यामुळे काय आलं सोड औदंबरावती.
औदुंबरावती बरेच चांगले क्वेशन आहेत की?
मग होय. बाकीच रिसेंटली नाव का का? असं पडले मी त्या नावावरन जिल्ह्यांची नाव बदलल्यात त्याच्यामुळे ते नाव पडले होते आता जस की अहमदनगरचं नाव बदलून अहिलानगर झालं.
हो
बरोबर हाय? त्याच्यानंतर न आणि कुठलं? औरंगाबादच संभाज जी नगर झालं. परत आंबेजोगाई आंबेजोगाईचं आधीच नाव काय होतं?
आंबेजो महाराष्ट्र
मोमीनाबाद.
मोमीनाबाद म्हणजे इस्लामची जी नावं होती
हा बऱ्यापैकी तस म्हणू शकत नाही सोड. सगळं, अ खर बऱ्यापैकी नाव बदलून आलेत ना, म्हणून आधीचं काय नाव होतं असं विचारले होते. म्हणजे करंट रिलेटेडच होत, त्यामुळे ते क्वेशन आले असतील. काय ते?
इस्लामपूरचं, ईश्वरपूर झालं.
हा म्हणजे झालेय काय? म्हणजे, अजून माझं रिसेंट करंट काय केलो नाही मी.
हा करंट मध्ये हा क्वेश्चन होता, गावांच्या नावामध्ये.
असणार आहे. बऱ्यापैकी असणार आहे.
होय. मग प्राचीन कवा पण आपल्याला विचारणार नाहीत. प्राचीन थोडंफार विचारतील. पण त्यातल्या त्यात मध्ययुगिंचे क्वेश्नसतील मला वाटते.
हम्म! बरं ठीक आहे मग आठ अठराशे कितीपसन करायला लागणार मग मध्युगीनच?
प्राचीन ठोकळ, ठोकळ वाचून जायचं. मध्ययुगीन जरा जास्त करायचं आणि आधुनिक मॉडर्नवर जरा जास्तच आहे. आता मध्ययुगीन व जरी दोन क्वेश्चन पडले तर अधुनिक वर चार असणार.
हम्म! बघायला लागणार.
त्या सत्याग्रह, पुस्तकं, लेखक.
लेखक काय मराठीमध्येच विचारणार. जी एस मध्ये, जी के जी एस मध्ये इतिहास, भूगोल
म्हणजे अ शेतकऱ्यांचा असूड
ते काय ज्योतिबा फुले.
हा, ज्योतिबा फुले असे क्वेश्चन असणार. क्वेश्चन पेपर
क्वेश्चनपेपर नाही अजून सोडवायला नाही अजून.
कधी सोडवणार?
बघायचं, आठ दिवस आधी सुरु करायचं. तसं म्हणावं, तसं अभ्यास होत नाहीये.
पटकन पेपर सोपा होता. अजून आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. आपलं झालं असत. असं रिग्रेट करण्यापेक्षा थोडा वेळ आहेपर्यंत थोडं, थोडं, थोडं संपू द्या. जरी हे दिवसांतन दोनदा क्वेश्न पेपर आज सोडवले. उद्या सोडवायचं. असं तर होईलच की,
हा दोन- दोन क्वेश्चन पेपर सोडवले की, एक्झाम डेट
एक अंदाज येईल ना बाबा, हे या रिलेटेड पडणार आहे. असं असं पॅटर्न असणार आहे.
इथं असं व्हायला नको, अरे! हे असं आलाय काय पॅटर्न, इतका इझी असं वाटायला नको. आणि प्रॅक्टिस ठेवा. की, टाइम आपल्याला पुरायला पाहिजे.
हा! प्रॅक्टिस तर करायला लागणारच आहे. पेपर सोडवायची. त्याशिवाय
म्हणजे फास्ट रीडिंग, फास्ट, फास्ट सगळ पाहिजे.
हा! बघायला लागणार. जरा करायला लागणारच लईच पेपर जवळ आलेत.
खूप! आज एक महिन्यांना पेपर आहे आज.
होय! बरोबर आहे, आज एक महिना.
आता आपला पेपर झालेला असणार.
हम्म! बघुया की सुरू करायचा आता उद्यापासून तर बाकी पॉली टीच काय झालंय तुझ? हम्म.
काय म्हणला?
क्वालिटीचं काय झालं काय तुझं?
कॉलिटिक नाहीत अ म्हणजे मी अजून अ जास्त माझा भर ना इंग्लिश, मॅथस रिझनिंग त्याच्यावरच हाय.
होय काय हा हा.
कारण इंग्लिश आणि मॅथस वीस वीस मार्कालाय. आणि इंग्लिश बऱ्यापैकी हाय माझ मॅथस जरा प्रॅक्टिस करालोय म्हणजे
कुठले कुठले टॉपिक केलंस म्हणजे अ हे आलंच पायजेत हा.
मॅथसला अ वर्गमूळ त्यांन इझी इझी हेत. परत अंतरवेळ वेद डायमंडस् डिस्टन्स, डायमंड वर्क
बरं.
पोटॅन स्ट्रीम.
हम्म.
आणि. वर्गमूळ हे काय हे आहे सरळ रूप द्या सिम्प्लिफिकेशन.
हम्म.
हे असलेच की. आणि प्रॉफिट अँड लॉस, सी आय एस आय. बऱ्यापैकी तसं म्हणायला गेलं तर सगळेच.
नाही सगळे नाहीय सोड ह्याच्यामध्ये आ आपल्याला काय एवढे टॉपिक येणारच नाही हा.
क्षमा आहेच आहे.
हा ते वारंवार येतं आणि भवलग मध्ये येतच लसावी मसावी टॉपिक.
हो हो. आणि रिजनिंगला पण प्रॅक्टिस पायजे रिजनिंग मध्ये होतोय स्कोअर. पण मॅथ्समध्ये पण पायजे थोडा.
रिजनिंगमध्ये कुठलं टॉपिक केलं? दिशा सगळ्यातच असत ए बी सी डी च हा.
कोडिंग डिकोडिंग परत घड्याळ, कॅलेंडर आणि अ तो ह्याचा ते सर्व टेबल हे आहेत काय त्याला सिलॉजिजम मी आधी माझ्या बँकिंगलाना सगळं हे झालेलं आहे, माझ निंग टॉपिक माझ रिझनिंग विषय हा अस
हा म्हणजे बऱ्यापैकी आहे करायला लागत नाय.
हा करायला लागत नाय फक्त प्रॅक्टिस लागत्या. कन्सेप्ट वगैरे सगळ्या समजल्यात मला ट्रिक वगैरे त्यामुळे मी एवढं लक्ष देत नाय फक्त मी प्रॅक्टिसवर भर देत हो त्या आजही एवढं काय नाय. फक्त मला मॅथ इंग्लिश करायला लागतंय.
रिझनिंगला कोणतं बुक ऑफर कर
कशाला?
रिझनिंगला.
रिझनिंगला बुक नाय वापरत मी हे घ्या कसं आधी ऍप होतो ना, त्याच्यावरच मी करत होतो प्रॅक्टिस. क्वेश्चन पेपर जात सोडवल गे गेल्याला म्हणजे एक दोन तीन वर्षा मागं,
बरं हं हं
मग त्यातनच प्रॅक्टिस होऊन होऊन, क्वेशन सोडवून सोडवून सोडून ते आता पॅटर्नच समजलंय ना हा रिझनिंगचा हे हे असंच पडते
बर बर
लेक्चर बघणार आणि एक शंभर परगणी तर सोडवणारच त्याच्यावर तसं गणिता
हा होणार बरोबर हे
हा असं झाली त्यामुळे मला करायला लागावी तरी इंग्लिश हे नाच टफ नस हे नसते टफ नसते फक्त आपल्या सोडवण्यावर आहे. काय?.. टफ काय आहे म्हणजे वाटतय आपल्याला तिथं इंग्लिश. म्हणजे लवकर भाषा अवगत होण्यास समजत नाही, आणि समजायला गेलं तर प्रॅक्टिस पाहिजे मला असं वाटतय.
हार्ड वाटालंय मला, म्हणजे ते एक दोन पेपर बघितलय ना त्यात वाटत मला इंग्लिश हार्ड आहे, बाकी सगळ्यांपेक्षा.
कसंय बँकिंग एसएससी तो पॅटर्न पॅसेज क्लोथ टेस्ट
होय काय, बरं.
हा ते सेम सेम मी सगळं एस एससी त्यांचच बघतोय, जास्त म्हणजे क्लोजटेस्ट पॅसेज पिक्यू आरएस, ग्रामरचं रूल्स बघायचं आणि प्रॅक्टिस करायचं, त्यांनाच होणार आहे म्हणजे फापट पसार करण्यात काय अर्थच नाहीए, ठराविक ठराविक केलं ना, तर पडू शक तयार करायला वेळ नाहीए, क्यूर एस ना प्यूर एस तेथोडं बघयचं मेसेज झालाय ना गेल्या वेळेस तर पॅसेजेस बघायचं असं असं बघायचं, अस
हम्म, बरोबर आहे.
तो करायला पाहिजे, ट्रेझल वर्क. फिक्स प्रिपो प्रिपोजिशन ला एररमध्ये येते आता माझा एक क्वेशन सांगू चुकलेला काय आहे, आज मला कळला हा तो. आय फ्लेपर दॅन डॅश डॅश होत
बरं प्रिपेअर
द्या द्यान नव्हतं द्यान नव्हतं, आय प्रेफर कॉफी. आय प्रेफर कॉफी अस हुत, आणि पुढं डॅश डॅश हुत मी ऑप्शन काय हुतीत द्यान टू आणि अ...... ओ... ऑफ ओ्हर असे असं हुतित काय. आता मला सांगा, आय प्रेफर कॉफी म आता आपल्याला काय ते सहज वापरीला एकिला द्यान अस वाटतय. कारण काय तर कंपॅरिझन चाललंय असं वाटतय. बरोबर आहे. तिथे येतय, आय प्रेफर ला टूच येणार. टी ओ टू हा आणि हे प्रेपर टू आहे ना. ते हे आहे फिक्स फिक्स प्रिपोजिशन आहे. आजच वाचलोय ते, दोन वेळा मी क्वेशन चुकला आणि आजच बघितल्यावर कळं की प्रेफरला अरे बाबा टूच येतय, आणि प्रेफरन्सला
खरं हाय ना सफिक्स -सफिक्स आणि प्रिफिक्स हा, बरोबर आहेत कि, सफिक्स आणि प्रिफिक्स आहेत ते शब्दा नंतर लागतात, आणि शब्दाच्या आधी लागतात बरोबर आहे ना?
अ र ट हां प्रेफर टू, असं हुतं आणि गुड ऍट, आज मग एक माझा क्वेशन चुकला
हा, हा.
गुड, गुड नंतर ऍट येतय, गुड ऍट म्हणजे गुडऍट म्या मँथमॅटिक्स असं होतं काय, ऍट येणार हुतं आणि मी काय लिहिलं गुडी इन लिहिलं, गुड इन मॅथमॅटिक्स, पण काय येणार हुत ऍट ऍट हे फक्त अ, एक स्पेसिफिक हेला दाखवत्यात
ऍट आता मॅथेमॅटिक्स तुला, तुला एनच वापरायला लागणार की, ऍट येतच नाही.
आणि वि, विथ येते की नाही, गुड विथ हे फक्त आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर कम्फर्टेबल असलो तर गुड विथ येणार आणि एक्सपर्ट असलो ना एखाद्या गोट गोष्टीमध्ये तर गुड एट येणार.
हो काय हा हा.
हां, हे प्रिपोजेशन असं लक्षात ठेवायला लागतय, आता मी दोन वेळा तु क्वेश्चन माझ चुक तुला काय मला ध्यान, ध्यानच वाटत होतं. पण ज्या वेळेस मी आज हे वाचलं त्यावेळेस मला कळलं की, अरे बाबा हिच हे उत्तर हेय म्हणजे काहीतरी असं हे नाही एकदम